हो
काय करतेय दीदी हा बोल ना येतोय
मला तो जातता आला
असं का काय करते
काय नाही का बाी फिात होती म्हणजे जेवण करतते
जेव्हा लंच करत होती बाई असं का
हो ना तुझं काही अपडेट चाललंय
हा अभ्यासाला बसली होती मी पण म्हटलं चला दिदीला कॉल करून घेऊ बोलून घेऊ म्हटलं काय चालूय वाट
काही नाही व्यवस्थित चाले पाऊस येतोय जातोय येतोय जातोय
पाऊस होता
थोडस जमीन ओलला करतो आणि चालला जातो
असं काही इकडं तर काय नाही ग दीदी इकडं तर खूप ऊन आहे डायरेक्ट खूप तापमान आहे इकडं काही येकु येत नाही सर
नाही बाई सकाळी एवढं मोठ ऊन पडलं होतं पण काय नाही त्याच्यानंतर लगेच वली
काही आवाज येत नाही
आणि थोडासा पडून गेला थोडासा पडून गेला तर बंद होऊन गेला
बरोबर इकडं तर विचारूच नको इकडे पाऊसच नीड आहे ऊनच ये
ये तर घरी होतात घरी थोडस वाटत गरम होत पण काय नाही नंतर काय नाही थोडस वातारण
तिकड तर पाऊस पडला म्हणे धुळ्याला
पणला पण जास्त नाही ना कमीच
हा म्हणजे कमी पडला ना या वेळेस पाऊसच नाही ना ग दिदी
पाऊ येईल ना अजून यायचं बाकी हम्म तुम्ही ते बातमीमध्ये पाहिलं का?
काय ग?
युरोपची कसक्या कसं उन्हाळा पडतय तिथं.
अरे हां! हा-हा-हा, बरोबर-बरोबर, पाहिलं-पाहिलं मी ति.
किती बेकार तापमान आहे तिकडं ना?
हो वई खरं हे. का नाही ग दिदी खूप तापमान झालेलंय आणि मुंबईला ज गेलं ना बई या दिवसात बस तिथं त फोटो कमी निघतील आणि उन्हा पुसून -पुसूनच सगळं अर्ध
हं-ह बरोबर आहे सगळा मेकअप पुसून जाणार.
खरं हे अजून मगे ना आता ना आम्ही मागे गेलो ना! तेव्हा तरी ठीक-ठीक हो त बई आता तर जाणार ना मुंबईला आता काहीच मजा नाही जाऊन.
हो का? नाही तरी पण पावसाचं वातावरण झालंय तिकडं पण पडला असंल ना? थोडं ब
हा असं मला सुरतला पडलेला पाहिला बाई मी. सुरतला पडलेला आहे खरी. हम्म पडायला पाहीजे येईल पाऊस.
तेच न बई पूर्ण महिना चालला गेला.
हो ना ग आता काही जुलै चालू होऊन गेलं. बई मला तर माझे पेपरे मला आता कळत पण नाही कुठे दिवस निघुन राहिले डायरेक्ट एवढे फटाफट दिवस निघ ता येत ना आज एक तारीख येऊन गेली दिदी म्हणजे मला माझ्याकडे आठच दिवस बाकीयेत अन मायले संग करायचे बाकीयेत.
बाई ग.
हा ना ग बई बघ ना नऊ तारखेला पेपर हे आणि अजून हे ना अं टाइम टेबल पण टाकलेला नाही वेळापत्रक पण नाही टाकलेले बा
हं अं
हा फक्त असं हे ना दोनशे बावन पेजचा एक पी डी एफ हे. तर त्या पीडीएफ मध ते म्हणजे सगळ्यांचे टाइमटेबल टाकले होते मग कोड मॅच करून-करून-करून काळून ठेवलेले आहेत मी. आसं व्यवस्थित टाकत पण नाही ग बई.
व्यवस्थित टाकाय पाहिजे ना बई कोणाला कसं असं कायेस
मग आता नऊ तारखेला माझा यकेत आता मला तर टेन्शन आलंय. त्या पेपरच म्हणजे कॅंसल नको व्हायला.
नाही बाकीचे विद्यार्थी काय राहणार आणि काहीच अभ्यास करणार मग.
हा तसंच ना ग खूप असं येतं डायरे हं-हं बई जाऊदे ग बई दोन तीन महिन्यापासून घरीेचेत जाऊ दे तिकडं आता पेपर होऊन जातील म्हणजे टेन्शन नाही राहणार.
आमचं पण काही नाही बई या नवीन वर्षाच विद्यार्थी ॲड करायचे जे नवीन आलेले ते.
हा बरोबर.
हं त्यांचं नाव, रोल नंबर. आणि बर्डेट म्हणजे जन्मतारीख.
जन्म तारीख.
हा असं सळं तिथं भरावं लागेल
सगळं फि हा सगळं भरावं लागेल
हम्म
बर बर जाऊ गेले अस शाळेत
शाळेत गेली ती म्हणजे आता बाराला सुटले असेल ना येऊन गेली असेल ती
हा असं काढूनच ना ग त्यांची दोघं सोबत जातात का मशोबानांचा ओपन
अ म्हणजे ना वेगळी वेगळी रिक्षा आहे त्यांना पण त्याच टायमाला जातात साडेसात
आणि त्यांची शाळा एकच आहे का वेगवेगळी
नाही वेगळी वेगळी
वेगवेगळी मध्ये टाकलाय
हा तिकनोला त्याला असंच नवजीवनला टाकून दिलं
ह आ अस का अह सोनाल दिदी सांगत हो त मला खूप लांब पळून जातं म्हणे साऊ येता यता थकून जाते म्हणे रीकामा आहे
अगं बाई एक तास होन जातो पूर्ण येतेत आणि ती रिक्षामध्ये झोपून जाते
ब हा मला बोलली होती सोनाल दिदी म ते सांगते तशीच करते म्ह पक्षता झोपून जाते म्हणे
काढून येते ती घरी झोपायचं काम नाही
एक तास तिकडे झोप काढून घेतो
अ म्हणजे असं नाही कि मुली त तोपर्यंत काही नाही पण असं मुली कमी म्हणजे कमी कमी होत जाता ना मुली सोडून सोडत सोडत येत आणि आमचं शेवटचं घर आहे ना मग तिकडून मग मंग छवट गला सोडला का मग ति मन म्हणजे मूड अस होन जात की मी एकटे दे ब असं करून तरग लगेच तिला जोप लागेल लटकून जाते
झोपून जाते ती
तहा एकाच मिनटं जोपते ती तेवढ्यात मग लगेच तिचं घ येऊन जात आणि उठावं लागतं तेला
रीकामा आणि आहे
हा
बरबर आहे नाही मला बोलली होती ना मलासूनलदी कि येता यता त जो आपण जाते म्हणे खूप लांब येते म्हणे स्कूल त म्हणजे शाळा तिची म्हट असं एक
हो ते
बरोबर
रिक्षावालाच तस एक एक करून सोडायला जातो ना म्हणून
म्हणून टाइम लागून जातो हो ना काग मुक्ती तर दीड वाजेला पोहोच कसल घरी
नाही दीड नाही एक पर्यंत पोहोचून जात
एक एक पर्यंत येऊन जाते का बरं भज काडे किती वाजेला जातय
साडे सातला साडेसात ला जाते साडेआठची शाळाा आहे
बरोबर एक तास लागतो म्हणजे आणि विशूला विशू जवळच आहे
विशुद्धवाळ अर्धा तास म्हणजे तरी पण मुलं वगैरे घेत जातात ते पण मंगारदा दस ला हम्म अस तर पंधरा मिनिटाचा रस्ता आहे पण मग कस बाकीचे लेट करताना थांब भाऊ एक मिनिटात ाग थांबव दोन मिनिटं असं करून
हा कोणाची बॉटल राहून जाते कोणाची काय राहून जातं बरोबर झाल जेवण
हो जेवण झाला ना
काय जेवलीस बाई
नक
हम्म
एक मिनिट
हा हा
नाही नाही ब्लेड ब्लेड ब्लेड कशाच नाही नाही हॅलो
काय झालं ग
म्हंटलं का कट ये ना
नाही ग बाई
बाजूच्या मॅडम आल्या का ब्लेड म्हणत कशाच नाही नाहीये माजड
असं काय मोठी शाळा आहे का दिवी तुमची
खूपत मोठी दोन बिल्डिंग आहे आणि तीन गजली
असं का
हम्म पूर्ण पाचवी ते बारावी पर्यंत आहे
असं का आणि तुला पूर्ण पाचवी ते बारावी पर्यंत शिकवावं लागतं का
नाही नाही ही मोठी शाळा आहे ना सैनिकी शाळा आहे सैनिकी शाळांच कसं असतो मस्त पाचवी त्या आठवीपर्यंत श कम्प्युटर शिकवावं लागत येत
असं का
हम्म
हम्म बरोबर आहे मग चांगलाय का घरी बोर होण्यापेक्षा
हा म्हणजे त्यांचे पिरियड नेमून दिलेले असता ना
हम्म हम्म बरोबर
सरज मून घ्यावं लागत
हो ग बाई बरोबर मग आता किती टाइम ब्रेक असतो तुझ्यात
आता पूर्ण दीड तासचय
असं का
हम्म कारण कि ते नाम पहिले म्हणजे त्यांची दोन बॅच आहे पाचवी ते आठवी अण्णवी ते बारावी पाचवीची आठवी बॅसला लवकर सोडून देत अर्धा तास लवकर त्याच्यानंतर मग नववी ते बार ती बेसल्या नंतर सोडता त्यांना नंतर सोडलं आता मग एक तास नंतर अजून मग ब्रेक राहतोतो
बरोबर
हम् एक दीड काास
हम्म बरोबर आहे ते पण म्हणा
हम् कसं ते जेवता मग जेवल्यानंतर थोडं पार अभ्यास करता अभ्यास केल्यानंतर थोडफार झोपता झोपल्या नंतर मग नंतर अजून बियारी करून मला इिथ येतात ते असं
असं का
हम्म
बरोबर ते पण
हम्
काय नाही ग भाई ऊनच ग पाऊसच येत नाही कुठ डायरेक्ट म्हणजे असं बंदच झालं नाही या वेळेस पावसाचं
हम्म नाही बी आमचे तो ओन नाही आहे ओन नाही सा ली आहे
नाही बाई इकडं ऊनच आहे इकडं तर काही विचारूच नको तो सोनाल दि तर संध्याकाळी येते ना पूर्णथकण येते
हो बाय
काय म्हणतेी
गरम तिला गरम खूप होत ना बई
हो ना हो ना आणि मग परत हिरावं लागतं ना ग म
फिरावं लागतं ना म्हणून हम्म
बरं बर
तेच ना
आता येईल संध्याकाळी परत
हो ना तेज तिकड कामावरून आली तर परत अजून काम सुरून जातात फोनवर फोन फोनवर कोण येतता
हो ग बाई फोनवर फोन बरोबर तुमच्याशी बोलणार ते त्याला आणंटी सोबत बोलणार परत काय टायमला मग त्यांचे स्टाफ मधले त्यांचे हा ते त्यांचा कॉल येऊन जातो त मॅडम असं झालं मॅडम तस झालं चालूच असत आमच्याकडे आहे ना भाई काल रात्री ना लाईटच नव्हती ग
हो का
हो लाईटच दोन का एक वाजेला लाईट गेली तस सकाळी आली आता सकाळी पण दहा कसाडे
आमच्या इथं पण त्या दिवशी तसंच झालं होत सोमवारची शाळा होती नाात झोपल आ त्या चांगलं दोन अडीच वाजेला अशी लाईट गेली ना डायरेक्ट साडेचार ला झाली साडेचार ला झाली तडरे
हा अस का
हम्म आणिन पवसनन काही नाही
इथं पण पाऊस वगैरे काहीच नाही पण काय माहितीय लाईट का बंद करून ठेवली त्यांनी आता लाईट आली
असं वातावरण मु बंद करून देतात आमच्या इथ चालूच थोडस पण काय वातावरण झालं ना लगेच बंद करून देत
लगच बंद करून देत नाही बाई आता तर मोबाईल मध्ये चार्जिंग करून ठेवावं लागत बई
हो भाई चार्जिंग करून ठेवत जा
कधी चालली जाईल नाही सांगता येत